हॅलो
हा बोल येतो येतोय
काय कराय लागलंस क
काय नाही आवरला आता मग म्हंटलं आता तुझा फोन आला तोपर्यंत
होय आणि काय बरी आहेस
होय हाय बघ बरी
हम्म निवान्त हाय बग हम् मग काय काय चाललय
काय नाही आता जरा मामांनकडे आलंय ग
होय हम्म सु्टीला
होय
वय मामांची म्हणजे फॅमिली कशी आहे एकत्र कुटुंब आहे का असं हे हम्म पण
मामा मामी मावशी मामाच मुलगा मुलगी अ मुलगीच लग्न झाले सून नाथ
हम् हम
अशी हाय फॅमिली हम आणि काय नाही बघ तू सांग काय म्हणत्यास
काय नाय निवांत हाय बग निवांत तेच म्हणून म्हटलं फोन करावा खूप दिवस झालं बोलणं झालं नाही काय नाही
होय अगं तेच की ते दिवसान फोन केल्यास
हम्म एकत्र कुटुंब असलं की कुठं सगळ्यांच करण्यात हेच्यातच जातय का् मुलींना शाळेत सोडायच दिरांचा ड्बा असतोय सासूबाईंचं काहीत असतंय
होय चालूच असतय ते आपलं काय होय संपत नाही ते जॉईंट फॅमिली असली की
त्यांचं कसं आता वय झालंय ना त्यामुळ त्यांना सगळं जरा हातात द्यायला लागतंय
होय तसच होत ते
आता सासूबाईंपेक्षा आमच्या सासूबाईंची बहीण मोठी ती अजून कामाला जात त्या सासूबाईण नाजर आमच्या कात नाही हम् अ नाही नाही म्हटलं तर बहात्तर वर्षाच्या आहेत त्या कामाला जात अ ग
होय
हम्म पण हना कसं ते पहिल्यापासून जर आमच सासू नाजूक असल्यासारखा त्यामु कस जरा हे झालं त्यांच हम् हम्
आणि काय मग मुली बरे आहेत
हयो रातय गेल्याता लायब्ररी ला एका अजून झोपल्या हम्म
म आणि काय मग
काय नाही नि वानत चालू आहे काम निवांत चालूय म्हणल काम तेच म्हटलं तुझा फोन नाही काय नाही फोन तर करून बघावा
हा नाही ग काय फोन करायचं झालंच नाही
हम्म आई वगैरे कशी आहे ठीक आहे
होय हाय बर
हम्म
तुझा सांग मम्मी ते
ब बरे आहेत बहीण बरे आहेत सगळीजण आता सुटील जायचं होत मला पण जमलंच नाही श कस सगळेजण जर सासूबाईंच्याकडे लक्ष द्यायला लागतय सासऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतय त्यामुळे जमलंच नाही का त्यावेळेस बघायच लागलंत मागं एक दोन दिवस जाऊन यायचा
हम्म हम्म चालतंय की ह आणि काय ते फॅमिलीच काय असत सगळं ते काय थांबते म मागचं
ह ळी पड हॅलो
हम्म
हम्म आता त्या एक हो आणिगत कसा पण मोठं पडतोय त्यामु पहिला त्या दाखत्यांना चान्स दिला पाहिजे
होय आमच्यात पण तसच होत अ काय जॉईट फॅमिली असली की काय टेन्शन नसतय खर कस जरा ऍडजस्ट वेळा ऍडजस्ट करायला लागत हम्म वाटत ना
हम्म बाकीचं काय टेन्शन नाही
हम्म हम्म
वाटून म्हणजे का पण असा दुखा कार्यक्रम स अस मिळून करतय ना आता परवाच ब भाऊजींचा वाढदिवस होता सगळ्यांनी मिळून व्यवस्थित एकानं प्रत्येकाने अशी जबाबदारी उचलून घेतली की काही वाटत नाही ना
हो हो
हम्म आणि एकत्र कुटुंब आम्ही आता नाही नाही म्हण तर अठरा जण आहे
हो
हं् त्यामु कसं होतं एकमेक एकमेक ह हम्म एकमेकांनी ते एकत्र कुटुंब पधती बरी ग बाहेरच कस हे होतय वेगळं राहि कि लहान मुलं असली आपले कि प्रॉब्लेम होतोय
होय होतेच की तसं
करा ला
तर आज हे जबाबदारी कमी पडते एकत्र असल्यावर सगळे वाटून घेतेत आपल्याला पण काही काळजी नसत्या आहेत मागं बघायला
हो आणि पुढं कुठे केलं की काय म्हणजे काय वाटत नाही ना हम्म जरी समज आता ाकट्या जो जात कामाला त्यामु कस होत तर त्यांनी जातात त्यामुळे त्यांची मुलांचं बघणं करण आपण म्हणतात तुम्ही व्यवस्थित हे करताय म्हणून आम्ही निवडताय निवांत जाऊ शकतोय
होर
तुम्ही जर व्यवस्थित हे केला नसत तर आम्ही कशाला हे केलं अस तमच्यात
एकाला समजून घेेतलं तर काय अडचं
काय स्वयपाक करताना पण आम्ही ती भीजण मिळून करतोय सोड ती सकाळी जरा आवरून जाऊ लागते परत बाकीच दोघीण एकटी क कपडे धुवायचं एकटी भांडी घासायचं स आसूबाईंची बहीण आहे तर जरा स्वयंपाक करू लागतात
हम्म काम पण करतो सगळे एकत्रच त्यामुळें का अडचण हा चालू आहे
पण तिगींना समानच करतात ना कपडे घ्यायच्या सुद्धा येत किंवा काय असू दे सनावारला काय करायच असू दे हम् ते आता बाकीच्या्यांचं फक्त वेगळं राहिला असलं की सगळा प्रॉब्लेम होतोय
होय आपलं हे चांगलं आहेो आपण एकत्र फॅमिलीमध्येध्ये आहे चांगला हम्म तेच की आणि आता जर दुर्मिळच झालेय ग सगळ्यात वेगवेगळे होतात
बाकीच बघतोय माझ्या बहिणींच्या इकडं त्यांचं कसं वेगळं वेगळंच राहिलेलं आहेत त्या त्यांना काय असं हे होत नाही ग कुठं जायचं यायचं म्हणलं की आम्ही कसं त्यां त्या माग टाकून थडं जाऊ शकतोय सुट्टीला जाऊ दे किंवा काय आणायला करायला जाऊ दे कुठं फिरायला जाऊ दे शक्यतो फिरायला आम्ही एकत्रच जातोय पण तरी सुद्धा कधीतरी दोघ जण जायच म्हटलं तर मागचं पोरांच करायचं असू दे किंवा काय असू दे सगळेजण बघून घेतात त्यामुळे काय वाटत नाही हम्म आणि आपल्या मुलीना सोडून जायच म्हणजे जर जबाबदारी अस त्या तेच वेगळं असलं की कसं त्यांना सोडून कुठच जाता येत नाही
हम्म होते आगतच बऱ्याच बायकांच होते मुलींच कुठच
होय आता माझ्या बहिणीच तसच होतं कुठं जाईल तिथं मग मुलीला सोबतच घेऊन जायला लागते हम्म त्यात त इथ चौघ जणच राहत त्यामु कसं होतंय मुलगा काय कुठं पण राहतोय खातोय त्यासं काही हे नाही पण मुलगीचं कसं मुलीला मुलगी ह म्हणल्यावर जबाबदारी घेऊनच जायला लागते तिला सोबत हम्म
ते एक जरा सेपरेट मध्ये राहिल कि
ह सेपरेटमध्ये राहिले की तेच प्रॉब्लेम होते ते आत्ताचे कस विभक् त कुटुंब वाटतंय आपल्याला सुखी असतंय छोटं कुटुंब सुखी कुटुंब खरं कुठं काय आलंय जेवढं कुटुंब मोठं असल तेवढं एक आप आपण राहतो म्हणून आपल्याला माहिती आहे ते आता ती बहीण तेच म्हणते आतून ते एकत्र आहे त्यामुळ ताई तुमचं बर आहे बई निवांत म्हणजे तुम्ही कसं काय पाहिजे ते हे करू शकताय कुठं जायचं करायचं झालं की तुमच तुम्हाला बरं पडतय.
हम्म
हम्म हम्
हम्म वेगळं असल की कसं जमत नाही ना माणसाना. हम्म काय नाही निवांत चालू आहे.
आता मग सुट्टीला कधी जाणार.
सुट्टीला आता बघूया की त्या धाकट्या ऊ जाऊन आल्या कि मग जायचं ते आता तिला सुट्टी आहे जॉबवर एक चार दिवस म्हणून गेल्या ती ह मग ती आली होय शाळा चालू झाल्यात तिच्या मुलांच्या मग तिला सुट्टी आहे म्हणून तिला म्हटलं तु जा तुझ्या मुलांना शाळेत वगैरे सोडायचं आणायचं. हम्म करतो मी.
हा ह
मग ते कसं आम्ही करतो म्हटल्यावर ती पुढं बघून जा
होय होय
हुं हुं नाहीतर आम्ही कसं अ तिला जायला जमतच नाही ग म जॉब मुळ एक दिवाळीच्या वेळेस चार दिवस सुट्टी असते मग दिवाळीत पण तिचं कसं होतय घरातलं काय तर करायचं असतं हीत लक्ष्मीपूजन सोडून जाऊ नको म्हणतात. मग त्यामुळे ती म्हणत्या इथलं सगळं ताई आवरून जायचं म्हणजे परत माझं जॉबच चालू होत तय परत मला सुट्टी मिळत नाही.
होय.
म आता तेच बघायच ती गेल्या ती जाऊन आली की म एक दोन दिवसान जायच, आमच्या काय कॉलेजलाये, त्यामुळ आवरून जातात मुली. त्यामुळे काय वाटत नाही, तिचच जरा प्रॉब्लेम येतय ग, हम्म. हा तिची लहाने. म ते एक जातं शाळेत. एक आता जरा घालायचं चालू आहे का कशा शाळेत बघायचं आता त्याच कसं होतंय ऍडमिशनच. हम्म त्याचं ऍडमिशन घेतलं की कसं हम् त्याच ऍडमिशन घेतलं की परत मग हे कराय तिला तेच म्हणलं तू जाऊन ये. परत त्याला घालूया आता ह्या वर्षी नको पुढच्या वर्षी म्हणून लागलोय, कारण लहान वायात घातलं की परत पोरांना हे होतंय ग.
होय.
हम्म मग आणि काय?
आणि काय नाही बघ हाय सगळं ठीके.
चालतय ठेऊ काय ग, हा बाय.
फोनो फ्रेंड. रसंग वर्ष तला ह